म्हंजे तेन.
हो हो येतोय माझा येतोय तुम्हाला?
येतोय येतोय.
हा बोला की, तुमचं एज्युकेशन काय झालंय?
माझं बीएससी अग्रिकल्चर झालंय, आता सध्या स्टुडंटच आहे मी एम बी ए पर्सन करतोय. सध्या एमबीए शिकत आहे. आणि तुमचं?
माझं बीएससी केमिस्ट्री झालंय. अं मी आता जॉबला आहे म्हणजे माझं केमिस्ट्री झालंय, पण मी त ते आता सोलार माहितच तुम्हाला आपण लाइट तयार करतो किरण त्या ऑफिस मध्ये इथ जवळ
सोलरचं इन्स्टॉलेशन आहे का? सोलर मॅन्युफॅक्चरिंगचं आहे.
इन्स्टॉलेशनसच.
अच्छा! अच्छा! म्हणजे तुम्ही त्या फर्म मध्ये काम करताय काय?
हा बरोबर बरोबर तर फॉर्म मध्ये आहे मी जॉबला.
होय मग आता हे काम करत करत हे कसं हॅंडल करताय?
होतय कसं होतंय सकाळी थोडा टाइम भेटतोय किंवा अ नऊ, नऊ ते सहा जॉब असतो माझा आणि रविवारी सुट्टी असते. मग रविवारी कॉल करायचं किंवा, संध्याकाळ नंतर एक दहा वाजेपर्यंत करायचं म असं मॅनेज करायचं. किंवा जॉबवर असताना एक तास मध्ये ब्रेक असतो ना लंच ब्रेक त्यामध्ये त्यांमध्ये थोडस करून घ्यायचं, असं मॅनेज करून घेते.
तुम्ही आत्ताच पास आऊट झालाय काय बीऐसी केमिस्ट्री?
होय होय दोन हजार पंचवीसला एक वर्ष झालं.
अच्छा! अच्छा! माझं दोन हजार पंचवीस लाच पास आउट आहे. जवळजवळ ते चार वर्षाची डिग्री हे आता एमबीएच हे एक वर्ष. मग त्याच्यानंतर बघायच हा बघायचं आता जॉबच.
होय होय ॲग्री नंतर मग एम बी ए असं कसं काय निवडला.
काय झालं माहिते काय घरी. कोणाला चांगलं आहे जे गव्हर्नमेंटची एक्झाम देणार आहेत जे एक्झाम क्वालिफाय करत्यात त्यांना, मग ते जर तुम्ही क्वालिफाय केले तर त्यातून जॉब चांगले आहे, नंतर प्रयव्हेट सेक्टरला तुम्हाला सगळीकडे मार्केटिंगचे जॉब आहेत. आणि ॲग्रीसेक्टर एवढा जास्त डेव्हलप नाही जेवढे बाकीचे कॉर्पोरेट सेक्टर डेव्हलप झाले.
हां हां हां
म ठराविकच जॉब आहे. करायचं काय म्हणून परत मग ठरवलं की. नाही म आता एमबीए करायचं. म एमबीए च्या बेसिसवर ती जॉब बघायचे करायचे. नाहीतर ते एफएमसीजि तुमच्या फोर टेक्नॉलॉजी रिलेटेड ॲग्री म जे जे ॲग्री बिजनेस आहेत त्याच्या रिलेटेड मध्ये जर जायचं असेल तर मग, एमबीए करून तिथं जायचं यासाठी मग एमबीला ऍडमिशन घेतलं परत.
हां हां हां हो म्हणजे एम बीए आता कुठं करताय तुम्ही? एक्सटर्नलला आहे का कॉलेज ला जाता रेग्युलर.
नाही नाही मा माझं तस, ऍडमिशन रेग्युलर आहे, पण मी रेग्युलर जात नाही माझ आता तर, कृष्णेला हे तर माहित असेल की तुम्हाला? कराडमध्ये वाठारला. हम्म.
हा हा हा. ठीक आहे. मी इकडं कोल्हा हा, बरोबर कोल्हापूर इकडून चं आहे.
आवाजावरून लगेच कळतंय ना.
हा, ते आमच्या इकडं मुली आलोय गेलोय म्हणतात.
हा त्यामुळे बऱ्यापैकी सांगलीकड पण तसंच मोडतो.
हा सांगली इथून जवळच हाय. नृसिंहवाडी वगैरे माहित असेल की तुम्हाला.
फार फार तर फुलेवाडी पर्यंत माहिती हाय.
हा ते, इकडं फुलेवाडी परत ते. नरसोबाची वाडी असं म्हटलं जातंय बघा. दत्त दत्ताचं.
हाय की हाय, नरसोबाची वाडी माहितीय.
हा तेच की नुरसेवाडी म्हणजेच, नरसोबाचीवाडी असं म्हंटलं जातं त्याला. मग तिथं एक शिरोळ तालु तुका म्हणून आहे हा हा.. तिथं आहे, म्हणजे आम्ही तिथं राहतो. कोल्हापूर इथून एक तीस तीस किलोमीटर असेल तीस. पस्तीस आणि सांगली आटरा किलोमीटर असलं.
हा हा मला सांगा तुम्ही, ज्या फॉम मध्ये काम करताय. ते तुमचं सोलार इन्स्टॉलेशनच आहे. बरोबर यात तुम्ही दिवसा तुमचं साधारणपणे किती इन्स्टॉलेशन असतं.
अ दिवसावर नाही. आठवड्यावर मी सांगेन तुम्हाला, आठवड्याला ना पाच सहा शै तरी आमच्याकडून बसवून होतात. मग त्यासाठी माझं जे काम आहे ना डॉक्युमेंटेशन. जसं की एखाद्या व्यक्तीचं आता ते, पण आपल्याला गव्हरमेंट. तुम्हाला माहितच आहे, पी एम सूर्यधर मुक्त बिजली योजना आहे ते असं. मग त्यांच्यावर डॉक्युमेंट्स आपण अपलोड करायचे. म्हणजे जे आपले सोलर पॅनल अस तात ना त्यांचे सिरीयल नंबर. इन्व्हर्टर वगैरे आपण कोणता बसवणार आहे, हे ते सगळं जो डेटा असतो. त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड. मग ते वर्क कं्प्लिशन रिपोर्ट म्हणजे, विविध प्रकारचे डॉक्युमेंट असतात. त्यांमध्ये सेट असतो आप आपला बंच एक तीस पस्तीस पेजचा.
मग त्यांची पी डी एफ वगैरे. करायची त्या व्यक्तीची साईन घ्यायची, आम्ही जे वेंडर आहे. आमची म्हणजे फ्रॉम म्हणजे आम्ही. रोड वेंडर आहे ना. आम्ही साईन घ्यायची, अशा प्रकारे का डॉक्युमेंट्स आम्ही अपलोड वगैरे करायचे. मग आपण एखाद्या ठिकाणी इन्स्टॉलेशन वगैरे करून घेतो, आठवड्यातून आमचे एक पाच सहा तरी होतात साईट. म्हणजे एक, आता एका घरावर आपल्याला सोलर वगैरे बसवायला ना एक. फॅब्रिकेशन करायला एक दिवस, आणि वायरिंग करायला एक दिवस असं दोन मिनिम दिवस. तरी लागतात, मग त्याच्यानंतर. एम एस सी बी थ्रू त्याचं इन्स्पेक्शन करून घ्यायचं, मग तिथं जनरेशन मीटर वगैरे बसवायचं. आणि मग ती सिस्टम चालू. मग त्यानंतर, तुम्हांला हे पण माहित असेल की, आपल्याला सबसिडी पण मिळते.
होय की, मला काय विचारायचं होतं तुम्हाला की. तर तुमच्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारचं तु म्हणजे, आता सोलर पॅनल अव्हेलेबल आहे. कोणत्या कोणत्या कंपन्या जस की, अदानी वारी एनर्जी. परत मध्ये त्या कोणत्या कोणत्या कंपन्या निघाल्या आहेत की टाटा येतोय.
बरोबर आहे टाटा टाटाचं कसं आहे माहीते का जे टाटा म्हणजे ज्यांनी ते तयार केले ना टाटाचे जे कोण ते टाटात त्यां ते म्हणजे पॅनल जे देतात त्यांनी सगळ इन्स्टॉलेशन वगैरे वगैरे करायचं. रूल हाय म टाटा चे पॅनल आपल्याला डायरेक्टली एखाद्या फॉर्म म घेता येत नायत. मग आमच्याकडे जसं की तुम्ही म्हटलं अदानी अदानीची पण आहेत आणि एक्झिटेक नावाची कंपनी त्याच एक आहे आणि वारीच आम्ही ठेवत होतो पण आता या वर्षापासून बंद केलंय.
का बरं कारण काय त्याच.
अ म्हणजे कसं व्हाय लागलंय कंझ्युमर स्पेसिफिक अदानीस स्पॅनल पाहिजे असं. म्हणजे कस्टमर जे असतात ना आपले त्यांना कंझ्युमर म्हटलं जात आहे. ह्या सिस्टीमसाठी मग ते ज्याच हा तेच. स्पेसिफिक सांगतात की आम्हाला आदानीचे पॅनल पाहिजेत वारीचे जरास वजनाने हलके
तुमच प्रोडक्शन कॉस्टिंग म पण वाढ होणार ना जर तुमच हवेला इनस्टॉलेशन जरच सत्तर पंच्याहत्तर हजारात होतोय त्यावर कस्टमरच्या स्पेसिफिक डिमांड आहे. किंवा आम्हाला अशाशा पॅनल याचा अर्थ बजेटमध्ये पण वाढ झाली ना.
होय होय बरोबर आहे जर त्यांना आता पॅनलमध्ये पण भरपूर फरक आहे. आता पॅनल पण एखादा पाचशे तीस, बॅटचा असतो पाचशे चाळीसचा, असतो आणि हे झाले बायफिशियल पॅनेल बायफिशल म्हणजे काय दोन्ही ते सूर्याची जी किरण ऑब्जोब करून त्याच्या पासून लाईट तयार करतात आता टॉप कोण कोन मध्ये काय येत जे सहाशे पेक्षा जास्त बायकाचे असतात जस की सहाशे दहा सहाशे पंधरा
सहाशे वीस हे जे पॅनल आहेत ह्या पॅनलला पॉपकॉर्न पॅनल म्हटलं जाते मग ह्या पॅन्ल पासून भरपूर लाईट म्हणजे तयार होते आणि जनरेशन खूप जास्त पद्धतीने होते. मग जर एखाद्या व्यक्तीला टॉपकॉर्न पॅनल पाहिजेला असेल तर त्या म्हणजे आम्हाला विकत घेताना पण त्या पॅनलच म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतात ना. मग त्यांना आम्ही हा सगळा विचार करून एक इस्टिमेट काढून त्या त्याला अस कोटेशन देतो म्हणजे आम्हाला जसं. परवडेल वगैरे कारण एखादी स्कीम बसवण्यापासून आता प्रत्येक जण तर आपला बिझनेसमध्ये फायदा बघतोय. मग एखादी स्कीम स्टार्टिंग बसवण्यापासून एंडपर्यंत प्रोसेस होपर्यंत ना त्याची इस्टिमेटिक आम्ही तयार करतो एखाद्या प्रकाराचं. मग त्याला तशी परवडेलाशी आम्ही कॉस्ट सांगतो मग त्या मध्ये कंझ्युमर आता आपल्याला कमी जास्त करतो मग त्या बे आम्ही स्कीम त्यांना देतो.
मग ते आता कसं कारण आमही म्हणजे आपण जर आता बघत आलोय मी तर बघत आलो की. बऱ्याच जहिराती केल्या जातात कागदाला म्हणजे ते कागदावरती जहिराती आलेली असतात ते. सत्तर हजार पंचहत्तर हजार सोलार बसून मिळेल. विथ सबसिडी अस कसं ह मग त्यामुळं विचारलं कारण आता असं काय बघूय पण ज असं कराय गेल तर स्पेस कॉस्ट वाढतय ना आणि ते खरा ये आवो येणाऱ्या मार्चला म्हणजे जो येणार दोन हजार सत्तावीस मार्च, हाय त्याना ती सबसिडी बंद होणार आहे म्हण.
होय होय बरोबर आहे बरोबर आहे, हे दोन ऍक्च्युली कसं होतं एकदम स्टार्ट. ज्यावेळी सोलर पॅनलच ज्यावेळी झालं ना, की बसवायचं हे ते लाईटच. त्यावेळी स्टार्टिंगला कोणी कंझ्युमरांनी ना प्रतिसाद दिला नाही. की बाबा आपला लाईट बिल एवढंच येतय, आणि कशाला त्यावेळी. सबसिडी ही नव्हती त्या स्टार्टिंगला. मग त्यानंतर कंझ्युमर कोण जास्त बसवायला बघत नव्हत, मग दोन हजार चोवीस ला काय झालं? आपल्या सरकारनं त्याच्यावर सबसिडी मिळेल असं सांगितलं, मग त्या त्या प्रमाणात ना म्हणजे त्या. काळात भरपूर लोकांनी बसवून घेतलंय. कि आता आपण एक लाख दोन लाख रुपये सिस्टीम ला दिली तर, अठ्याहत्तर हजार रुपये आपल्याला परत मिळतात.
म्हणताना या विचाराने लोकांनी सिस्टीम बसवायला चालू केली.. आणि हे बरोबर आहे, एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसला बंद होणार आहे, त्यामुळे या वर्षांमध्ये भरपूर कंज्यूमर आहेत ते इन्स्टॉलेशन करून घेतायत, त्यामुळे.
सबसिडीमध्ये कॉस्टिंग कमी केलं केलेय का? तेवढीच ठेवल्या सबसिडी?
तेवढीच आहे तेवढच आहे, तुम्ही एक किलो किलो वॅट जर सिस्टीम बसवला ना तुम्हाला तीस हजार मिळते, दोन किलोवॅटची बसवला की तुम्हाला साठ हजार मिळते आणि तुम्ही तीन किलोटची सिस्टीम बसवला तर अष्ट्याहत्तर हजार. आणि चार असू दे, पाच असू दे, किती पण असू दे, अष्ठ्याहत्तर हजारच तुम्हाला मिळतय.
तर मी ही सबसिडी सांगितली, पण मला एक सांगा? सबसिडी वजा करून मग निव्वळ कॉस्ट किती येणार? ऑल इन्स्टॉलेशन?
ते प्रत्येकावर म्हणजे प्रत्येकाच्या फोमवर डिपेंड असतय आ आता फॉर एक्झा्पल आम्ही एखादी एक लाखाला देतो, जर तुम्ही तीस स्टीम दोन लाखाला देत असाल तर त्यातून ते मायनस करून मग ते किती मिळेल तेवढं ते त्यांना ते मिळू शकते, कारण प्रत्येकाची
तीन किलो वेटचं सांगयच झालं तर, किती सांगशीलय?
आता आमच्या इकडे तर, आम्ही तीन किलोमीटर दीड लाखापर्यंत देतो
हा हा हा हा म्हणजे थोडक्यात आपल्याला सात सात चौदा म्हणजे ती पडते पंचाहत्तर हजारात.
हा बरोबर, आणि त्यामध्ये कसं आणि आणखीन तुम्हाला एक स्टॅम्प वगैरे घ्यावे लागतात ते मग जातय, ऐंशी पर्यंत आपण धरायचं म्हणजे वगैरे काय प्रॉब्लेम वगैरे असेल की. ते आणि जर स्पेसिफिक आता, त्यामध्ये पण सोलरमध्ये तुम्हाला एखादा शिडी वगैरे पाहिजेल असेल, पॅनल जे आहेत ना ते पंधरा दिवसातून किवा महिन्यातून एकदा स्वच्छ करावे लागतात, मग त्यासाठी तुम्हाला वॉकवे वगैरे पाहिजे तर मग त्यामध्ये पाच हजार एक एक्स्ट्रा असं वेगवेगळ्या अमाऊंट त्यामध्ये ठरलेले असतात.
अच्छा! अच्छा! बर मॅडम दहा मिनटं झाल्यात आता तुम्ही फोन करा तिकडून.
हा ठीक आहे चालेल.